तई बोला की काय हाय निवांत बसायच चालूय. आता मुली येत्यात आता एवढ्यात, पाच वाजता.
मग आणि काय मग?
काय नाही बघा मध्ये अंगणवाडीच्या पण जागा निघल्या त्यावेेळेस पण. अं आमच कसं डिप्लोमा म्हणजे ग्रॅज्युएशन धरत नाहीत नाही. अं डिग्री व्हाय लागत्याया आणि तुमचं कसं ग्रॅज्युएशन कम
कंप्लीट हाय, होय होय.
मग ते तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट धरत्यात. आमचं धरत नाही आम्ही डिप्लोमा करून तीन वर्ष झालं तरी डिप्लो ग्रॅज्युएशन धरत नाही. त्यामुळे माझं अंगणवाडीचं पण झालं नाही ते. भरलेलो जागा, पण काय उपयोग झाला नाही त्याचा.
हा हा. आमच्या इथं पण कसं म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी म्हणजे अ एका आमच्या गावातच म्हणजे मुडशिंगीत आम्ही तेव्हा राहिलवतो. आमच्या मम्मीच्या म्हणजे पप्पांच्या गावी‌. त्यावेळी अंगणवाडीच्या जागा निघलेल्या. मग मी पण तो फॉर्म मग म्हणजे मला पण मला काय म्हणजे असं हे नव्हतं त्यावेळी, असं म्हणजे अंगणवाडीच्यात म्हणजे हे करावं असं. त पण तरी पण आमच्या आत्तीच्या मुला-मुलग्यान वगैरे मला असं म्हणजे सांगितलेलं की जागा आल्यात आणि माझं पर्सेंटेज तेन जास्त होतंय ना म्हणजे. मग त्यांना त्यांच्याकडेच की सगळ्यांचे म्हणजे डॉक्युमेंट गावातल्या बायकांच्या सगळ्या चे डॉक्युमेंट त्यांच्याकडे गेलेले. मग त्यानं काय म्हण त्यान काय केलेला माझे डॉक्युमेंट घेतलेला आणि मग त्यान सगळं म्हणजे ब-बघितलं बघितलं होतं, मग त्यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यात माझं म्हणजे जास्त एक ज्यांनी भरलेला का नाही फॉर्म म्हणजे पलीकडच्याच म्हणजे वहिनींनी भरलेला. मग त्यांच्या एक पर्सेंट जास्त माझं येत होत. मग तो काय मला म्हणत होता की, तू भर फॉर्म तू सिलेक्ट होशील. मग मी काय म्हंटलं म्हणजे त्या मी नाहीच म्हटलं‌ मला काही इंटरेस्टच नव्हता. त्यामुळं मी जरा बँकिंग म्हणजे करायचं म्हणत होतो. मग सगळं म्हणजे माझं हे पण झालेलं, मग तरी पण तो म्हंटला नाही सु दे भर लागला तर लागला चान्स. आणि तुझंच म्हणजे तूच तिला म्हणजे हे करू शकत्यास. त्या अ आपल्या घरात असू दे कोणतरी आणि कर म्हणून भरलेला मग फॉर्म मी. पण मग त्याच्यात काय झालं अ त्या मी लग्न झाल नव्हतं ना, माझं मग त्यां त्या अशी अट निघली की अ आता हितली जर आणि हीज आता वर्षभरान लग्न झालं. किंवा सहा महिन्यांमी जर लग्न झालं, ‌ तर परत आणि आम्हाला आम्हाला दुसरी हे करायला पाहिजे शिक्षिका म्हणजे शोधायला पाहिजे. बारावीवर त्यावेळी त्यावेळी मग माझं कसं माझं तेव्हा पण म्हणजे बीकॉम काय कम्प्लीटच होतं. मग त्यावेळी काय ते म्हंटलीत सगळी, कि हिचं म्हणजे जरी हिला म्हणजे बसत्या ही. पण हिचं जर आता लग्न झालं, तर परत आणि हेच सगळं करायला पाहिजे. म्हणून मग मला पण दिलं नाही. आणि त्या म्हणजे आमच्या वहिणींना पण दिलं नाही. अं दुस म्हणजे तो गावात अशी म्हणजे विधवा बाई हो ते तिला दिलं. हा त्यांना प्र-प्राधान्य हा. त्यांना त्या बाईला प्राधान्य म्हणजे तिला दिलं. अन आमच्या दोघी त्यात हे लागलेलं, पण ते कस माझं कसं, ‌हा. लाभ तिसरीचाच झाला. मी म्हटल मी आधीच म्हणत होतो, म्हटलं मला मुळात ह्या तर म्हणजे जायचंच नव्ह पण नंतर मग बिका ह्याच्या वेळी पण मग लॉकडाऊन तेन पडलं. आणि नंतर मग ते एकदा राहून गेलं आणि लग्न जे झालं ते, त्यातून सगळं हेच झालं विषयच निघाला.
नाही ते अंगणवाडीच तेन पण चांगलं आता पेमेंट बघितला काय त्यांना.
पुढं आहे होय, आणि टायमिंग पण नाही ना जास्त. असं म्हणजे, आणि काय स्ट्रेसच पण असं म्हणजे जास्त. तिथे काम नाही.
आणि आता तरी कसं, रजिस्टर वगैरे बंद केल्यात सगळ ऑनलाईन चालू कराय लाग
चालू आहे होय सगळं ऑनलाईन आलंय आता.
त्यामुळे त्यांना बरे झाले होते उगच ते आधिक कसं अठरा अठरा रजिस्टर घेऊन बस बसायचे लिखाण करत, आम्ही तरी कधी जाईल त्यावेळी. त्या मॅडम रजिस्टरमध्येच असायच्या. आता कसं सगळं लिखाण ऑनलाईन झालंय, त्यांच पूर्ण मोबाईलवर झालंय.
होय बराय होय. आणि एवढ ल काय लक्षात लक्षात. पण ठेवायची काही गरज नाही, म्हणजे नाव काढली की त्यांची पूर्ण हिस्ट्रीच येते.
हिस्ट्री येते आणि कुठं भागात वगैरे कधी जातात त्या कधी तर गरोदर माता वगैरे दिसलं.
हो आ..
ते असलं तरच कि तेवढं नाही, तर पूर्ण असं कधी जात नाही. त्या भागातनी फिरायला वगैरे, आता आम्ही तरी बघतो, इथ हाय कधी मुलांना बोल बोलवायला येत नाही आमच्या वेळी मदतनीस आमच्या घराकडे यायची, बोलवायला एक आणि एक मुल घेऊन जायची. आता नाही तसं, आधी आपलं वेळी शिक्षण कसं होतं कणी तसं आता हे. करत नाही तेवढं कोण पेमेंट पगार फक्त पाहिजे बघा पैसे फक्त हे विचारतात.
आता आणि ते, ते डिलिव्हरी झाल्यावर पण जे, पैसे मिळतात कणी नाही म्हणजे जे जन्मात. मातृ काय तरी असं, हाय ना लाभ म्हणजे मला हा मातृ. वंदनेचा तर मला मिळाला म्हणजे, अ पाच हजार रुपये ते मिळाले, दोन टप्प्यात मिळत्यात ना ते पहिल्यात. तीन हजार रुपये मिळतात. म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर, आणि नंतर बाळ तीन महिन्याचा म्हणजे डोस ज्यावेेळी घेईल. त्यावेळी दोन हजार रुपये मिळत्यात. पण आता आओ म्हणजे आता मला झालं की म्हणजे माझा मुलगा आता तीन वर्षाचा आहे. मग आता हेला माझ्या वहिणीच कस झालं. पहिला तिला हप्ता मिळाला, तीन हजारचा हप्ता मिळाला. म्हणजे डिलिव्हरी झाल्या नंतर आणि नंतर. त्या अंगणवा म्हणजे, ज्या आपल्या आशा वर्करकडं होतं ना आधी हे सगळं डॉक्युमेंट्स. कसं त्यांनी फॉर्म भरायचा हे होतं. नंतरन ते, काम अंगणवाडी का सेविकांना दिलं ते काम. म्हणजे दोन हजारचा हप्ता. त्यावेळी पण मग त्यांनी काय केलं, त्यांच ऑनलाईन झालं ना तोपर्यंत. मग हिचं तिकड पण नाव नाही आणि इकडं पण नाव नाही असं झालं, आणि दोन हजार रुपये. म्हणजे लाभच मिळाला नाही तिला फक्त तीनजरच मिळाल.
आता स्वतः आमची मम्मी आशा वर्कर असून, मला ऑपरेशनचे पैसे मिळाले नाहीत सांगा.
हहहहहहह.
सगळ्यांची कामं करतीस म्हंटलं तू, मलाच मिळालं मलाच वंचित ठेवलीस म्हटलं.
होय.
नाही आपण म्हणतोय काय पण ते कुठल्या ना कुठल्या ह्याच्यात कणी काही ना काही तर राहतयच ते आता आमच्यात पण माझी ननंद हाय कणी तिझं ते, एक एप्रिल पासून काहीतरी चालू झालं नाही ते. अ एक एक ला एक लाख मुलींच्या नावावर प हे व्हायला आणि आ चा हिची म्हणजे माझ्या नंदेच्या मुलगीची जन्मतारीख अकरा मार्च आहे म्हणजे एक दहा-पंधरा दिवस सांच्या परका मुळे तिला तेवढं वंचित राहायला लागलं. आता आम्ही पण किती हे करतोय बघतोय इथं मुलींना पण धडपडून
भरपूर म्हणजे अ भाय भरपूर प्राधान्य मिळालंय.
होय-होय आणि आता आमच्या इथं पण गावात कसं त केलय मुलींना मराठी शाळेत घालायच म्हणजे मुला मुलींना मराठी त्याला वाचवण्यासाठी ओ त्यात घालायचं घरफाळा पाणीपट्टी सगळं माफ करायला लागलंत आता.
होय.
नवीन एक हे चालू केल्यात कि मुलां म्हणजे इथं आमच्या जवळच्या एक गाव आहे इथं कसं केलंय ते बघून आता आमच्याकडे पण चालू आता ह्या वर्षीपासून करतील आता करूया म्हणून सांगितल्यात सभेला. ग्रामसभेला तिथं कसं झालंय की मराठी त्याला वाचवण्यासाठी त्यांनी काय सरपंच्यानी आणि ग्रामसेवकांनी काय ठरवलं जे पण कोण मराठी शाळेत मुलांना आपल्या घालतील त्यांच पूर्ण हे आपलं घरफाळा, पाणीपट्टी सगळं माफ करायचं.
हा हा.
ते दाखला वगैरे कुठला मागायला आले पंचायतीत. कि त्यांना फ्री मध्येम द्यायचं आता बाकीच्या ह्याला दाखला वगैरे घ्यायला पैसे घेतात नाही.
पैसे घेतात होय.
हा तसं त्यांना काय घ्यायचं नाही त्यांच्याकडून सगळं फ्रीमध्ये घ्यायचं.
हम्म हम्म नाही सरकारी वट ना आत्ता म्हणजे बऱ्याच भरपूर निघाल्यात निघाल्यात. आता आमच्या वेळी म्हणजे आता आम्ही शाळेला होतो त्यावेळी कुठलीच म्हणजे अशी अ पहिल्या नंतर-नंतर कसं म्हणजे आम्ही बारावीच्या पुढं जर जेव्हा गेलो त्यावेळी म आमच्या शाळेतल्या मुलींना सायकल फ्रीमध्ये परत एम एस सी आय टी चे अ क्लासची फी म्हणजे परत पूर्णच म्हणजे मिळत होती. भरपूर म्हणजे आता पण ब बऱ्याच योजना निघाल्यात.
आता मी पण परवा एम एस सीआय टी आता एक वर्ष झालं असेल आता एम एस सी आय टी मी पण केली. डिप्लोमा ततेन झालाय पण ते ग्रह्य धरत नाहीत नाही. आपलं सर्टिफिकेट एमएस सी आयटीचं हे लागतंयच.
ते होय.
मग त्याची प्रेझेंटी वगैरे सगळं हे करून घ्यायला लागतंय ते इरा वगैरे सोडवाय लागतय.
इरा होय इरा प पन्नास पा
होय होय पन्नास आहेत ईरा पूर्ण केल्याशिवाय सबमिशनच घेत
सबमिशन घेत नाहीत होय इरा पूर्ण करायलाच लागते.
होय आम्ही
आमच्या तर कसं क्लास मध्ये होता म्हणजे आता अ जे कोणी येत नव्हते अब्सेंट असायचे जास्त त्याने ते त्यांचे म्हणजे इरा त्यांनी दुसरी पोरान फक्त चालू करून ठेवायचा. आणि क्वेश्नचे काय आंसर आपल्याला माहितच असतात कारण म्हणजे आप पण पण सोडवलेला असतोय तो किंवा हा ते तसंच म्हणजे त्यांनीच करायचे, का तर ती येत नाहीत म्हणून. असं
आमच्यात नाही आमच्यात प्रेझेंटीला का नाही, मॅडमांनी काय केलेलं. आम्ही कसं तर कंप्लिट सगळं म्हणजे जेवढे महिने आहेत ते कोर्स हाय की नाही तेवढा महिना कम्प्लीट केला आणि बाकी
गेलेलो म्हणजे पूर्ण ब अ तीन महिने होत तीन महिने पूर्ण म्हणजे गेलेल असं.
हा हा आमच्यात कसं आम्ही ते कमप्लीट केलं इरा स्वतः कम्प्लीिट केलं आणि तेचा त्यानंतर मग आम्ही एक्झामला वगैरे गेल्यानंतर छान मार्क मिळाले मला पण एक्याण्नव टक्केेत त्याला.
मला शहाण्णव टक्केे हायत. आता म्हणजे मीपण एक वर्षच झालं, मागच्याच वर्षी केला. मागच्या ऑगस्टमध्ये माझी एक्साम हो झाली.
हा माझीपण त्याच वेळी झाल्या.
आ हां पंचवीस. लाल माझी पण तेव्हाच झाली. म्हणजे माझा पण तो एम एस सी आय टी राहिलेलं. म्हणून मग मी ते करून म्हंटलं घेऊया ते तरी. म्हणजे बाहेर जॉबपण नाही, तेच मागत्यात होय.
विचारतात.
म्हंटलं आत्ता नाही आपण एक जॉबला, निदान पुढं म्हणजे कधीतरी भविष्यात तरी म्हणजे ला कधीतरी गरज
आणि अचानक अचानक जर जागा निघल्या का नाही, त्यावेळी अचानक सर्टिफिकेट मिळत नाही ते.
तेच मिळत नाही होय.
होय तु, म्ही कितीपण त्यातनं कॉम्प्युटर मधलं येऊदे, पण ते सर्टिफिकेटच बोल
होय. आधी मीपण म्हणजे मी जॉबला आधी लग्नाच्या आधी हुतो का नाही, अ म्हणजे मी काय जास्त महिने न्हवं.
ताई कॉल कट करायला लागणार. कॉल कट करते आणि कॉल कट करते आणि मी परत करते थांबा आता.